हॅलो.
हॅलो हा हाेत बोल.
काय चाललय.
अंभ्यास चालय सध्या तरी.
होय.
हा हा हा,
हा हा हा,
कुठपर्यंत अँड्रॉइ आलय अभ्यास.
अभ्यास आलाय माझा सोड पण ते मी पार्सलवाल्याची वाट बघालोय ग ते मीशो वरन मागवलेलं. थोडं पार्सल.
ते पार्सल वाला य ''--''
काय मागवाल्यालीस असल.
बी टेबल मागवलाय मी
स्टडीला
हां स्टडीला टेबल मागवलाय मी ते फो पोर्टेबल हाय त्याच्यामध्ये मंजे असं कॉफी कप ठेवता येतय लॅपटॉप ठेवता येतय पेन वगैरे ठेवता येत्यात आणि खाली कंपास सार
कितीला भेटलं ग
ते काहीतरी तीनशे अराऊंड मी आधीच पेमेंट केलय सोड आता मग न आठ दिवस झालं.
हम्म येतेत की फास्ट असत त्यांची डिलिव्हरी
हा हा
होय होय.
हॅलो
हा बोल
मेशोला मागवलस ना
होय मेशोला मागवलय.
मग काय तुला डिस्काउंट भेटल असल. त्याजा काय विषय नाय जा चांगल असतात
होय बघूया की आता आलंय.
बर बरं ठीक हाय बघ आणि चांगलं स्टडी कर त्याज्यावर तर
हो खूप छान हाय गं पण बघूया आता मी पे केलेला आधीच हं
जागा कमी व्यापतय ना
हो आणि कुठं ग बाहेरही शोधत बसतीस ते लगेच डिलिव्हरी होतय.
हा ते बाहेर शोधण्यातच वेळ आणि कमी जास्त कमी जास्त करण्या परत आपल्याकड गाडी ना घोडा चालत बॅलत जावा त्यापेक्षा हा हे घरपोच येतय बास
घर बसल्या पण येतय आणि याचे फायदे पण काय आहेत बघ की, आपल्याला कितीतरी व्हरायटीज बघायला मिळतात घर बसल्या आणि मागवलं की येतय लगेच आणि रिटर्न पॉलिसी पण त्यांची चांगली हाय बाबा रिटर्न पण करू शकतोय आपण न्हाय आवडलं तर
हा ना दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न व्हायचं त्याचा काय विषय नाय त्यांचा
एकच्या आधी मी मागवल्याला ग ते बरं म्हणजे आमच्या घरीच अ म्हणजे भावाच्यापण लागल्या मागवल्याला आणि तो आलाय चांगला म्हणून मी परत मला एक मागवला.
हा मग काय विषय नाय गे मला पण लिंग पाटव मी पण पाठवून घेतो.
होय होय अगं छान हाय आणि मटेरियल चांगलाय. म्हणजे पैश्याच्या मानानं अनं तोच टेबल इथ मी बघित तलेला काय पाचशे सहाशे सांगाल्यात.
म परवडणार हाय घे आपल्यासारख्या लोकांना
रिटर्न पण करता येतेय आणि मटेरियल एकदम चांगलं देत्यात अगं
हो माणसं चांगलं येत ते डिलिव्हरी करणारी काय हे विषयी नाय.
हा म्हणजे एवढं काय म्हणजे असं हे नाय आणि त्यांना एखाद्या वेळेस समज आपण बाहेर कुठ असलो तर मेसेज येतोय अग मला व्हाट्सअपला की बाबा तुम्ही हाय काय ह्या वे वेळेमध्ये. जर असलो तर आहे म्हणून सांगायचं, नसल उद्या द्या म्हणल्यावर टेनी उद्या पण देतात डिलिव्हरी करत्यात.
होय आणि ते कॅन्सल करताना तसं होत नाही काय मग? आता एकदा दारात आली की परत येतच नाही. विषय काय झालता आमचं पण आमचं कॅन्सल करायचं होतं, मी बिझी होतो तेव्हा कॉल रिसिवच करता करना मी.
हा.
आणि ओ टी पी येणार होता माझ्या नंबरवर माणूस थांबून थांबून गेला. परत आलाच नाही. ते रिटर्न करायचं राहून-राहूनच गेलं.
हा मग तस काही मी कधी केलं नाही बाई कधी कस माझ्या बाबतीतच घडलं नाही. कॅन्सल झालं. माझं एकदा झालेलं सोड अ आपआपच कॅन्सल झालं मी मागवलेलं. आणि खूप दिवस झाल्याने ते दुसरंच कुनिकडे गेलं वाटत आणि म इकडे वाटं बघत बसलं आलंच नाही माझं पार्सल कॅन्सल झालं आणि तेन कॉल बँक रिसीव्ह केला. काय?
दिले नव्हती ना पेमेंट केली नव्हती ना तुझं?
पेमेंट नव्हतं केलं मी कॅश ऑन डिलिव्हरी केलेली. हा म्हणजे अस आत्ता आत्ता करते सोड आत्ता विश्वास बसल्यापासन आधी नवीन नवीन वापरत होते बघ तेव्हा ते एकदा काय झालेलं माहित आहे? मला असं ऑनलाईन शॉपिंग करायचं होतं काय, म्हणजे नवीन नवीन फोन वगैरे नवीन ज्या वेळेस मला वापरायला येत नव्हतं बघ, इ-कॉमर्स वगैरे असं अ कुठली लिंक होती अगं आणि मला ड्रेस खूप आवडलेला आणि त्याला मी पेमेंट केल किती सांग, तीनशे काय चारशे रुपये पेमेंट केलतो आणि तो ड्रेस पण आला नाही ते पेमेंट पण आला नाही.
अग तिथ मीशोमध्ये हेल्प म्हणून तीन डॉट्स असत
मीशो वरण नाही लिंक आलती ते रीलस येत नाहीत काय तसं लिंक आलती. अनं तेच्यावर केलेलो मी आणि तो ड्रेस पण आला नाही आणि काहीच आलं नाही.
मग शानीच आहे, तरी म्हणालोय मेशवर असं कस काय हे.
नाही मेशो वगैरे असं नाही होत, म्हणजे ऑथेंटिक असं ॲप कोणतं नव्हतं ग ते. अँप असतं तर मग काहीतरी झालं असतं. मग तेव्हापासून मी नाही बाई. कॅश ऑन डिलिव्हरी च करतोय.
हा आमच्या मम्मीने पण एकदा तस बघून केली ते पायाला पट्ट्या लावायच्या असतात बग ते पट्टी लावल्या वर वजन कमी होतय रात्र भर लावायचं. आणि त्यानंतर अगदी बाहेर ते काय अस वेगळंच होत नुसता पायाला तळव्याला लावल्या आणि ते घेतल्या सहाशे रुपयेच मागवल्या ते माणूस येऊन कणी सहाशे रुपयाे मध्ये किती तीनच पॅक होतं. आणि सांगताना सांगितलं त्यांनी सांगताना सांगितलेलं दहा पॅक असणार आहे म्हणून. ते उघडून बघितलं तर तीन पॅक दोन दिवसाच पण धड नाही. कॉल करायला कॉल रिटर्न करायला कॉल करायला त्यांनी कॉल पण रिसीव करना.
होय. अगं परवा आम्ही काय मागवलो माहित आहे? ते डोअर लॉक तर असते बघ खाली ते दरवाजा पुढे येऊ नये मग ते लोह चिंबकच असते बीजी ते चीटकतय ते. दारालेकन तसलं मागवलं काय मी आणि काय झाले मला वाटलं त स्क्रू पण येते त्यालाच. आणि कुठलं ग त्याला स्क्रू नाही आणि काय नाही. दोन आल्यात.
माला ईटर्न करशील का नाही लगे.
नाही ते दोनचा पॅक होता, आणि त्यांच्या मी परत चेक केलं तर त्यांनी स्क्रू देत नाहीत म्हण
तिथ लि खाली मेन्शन केलं असेल की.
नाही खाली मी खाली बघितल की सगळ्यांला स्क्रू नव्हता असं स्क्रू मिळतय आणि मला तर काय माहती होतं ग त्याला स्क्रू लागतय हे लागतय मला वाटलं ते नवीन काय तर असल चिटकवायचं असल नुसता कत असल
अग नुसता ते दांडाच मागवलाय, त्याला स्क्रु ब्रि काय नसं हा चाल घे माला ते दुकानात न मिळते बघ म घे आणि लाव.
खरं मऑनलाईन शॉपिंगचा फायदा पण काय चांग आपल्याला असं खुप काही दुकानं फिरायला येत नाहीत. आन पाहिजे ती वस्तू, मनाला येईल ती वस्तू, मिळते आपल्याला घर बस
घर बसल्या वेळ आपला वाचतोय.
मी आता तरी लयी काय, काय मागवल आगं.
अ वेळ लयी वेळ पण वाचतोयां मागवायच विषयावर विश्वास बस ला त्यांच्यावर
हा मेशोवरच मी मागवल मेशो आण फ्लिपकार्ट बुक्स वगैरे मी फ्लिपकार्टवरन मन मेश तोवर बुक्सच घेत नाहीत हा फ्लिपकार्ट वरणच
नच मागवते.
होय ॲमेझॉन वर असतात पण लयी कॉस्ली असतात भाऊ ॲमेझॉन वर.
हा ॲमेझॉन विषयच नाही.
अगं मी अमेझॉन वापरत पण बुक्स तण वापरन ति लयी कॉस्ली आल होत तेंच बुक्स मेशोवर स्वस्त भेटलं भेटतय.
होय हे आपल्याला मेशोज परवडतय ॲमेझॉन लयी हाय लेवल
कार्ट परवडतय आणि अमेझॉन ला प्रोडक्ट त एकदम त्यांच कॉस त हे असते ना सोडखरं ब्रँड असतात हा कॉलिटी असतेय तशी. हा अमेझॉनची क्वालिट एक न
असा पैसा पाहिजे.
आवडत नाहीत बाई अमेझॉन चं ड्रेस, कुर्तीज म्हनलं तर मेशोच बेस्ट आहे.
आपल्याला पाहिजे तस मिळते ना त्याच्यावर अमेझॉन हुन कसं एकदम हाय फाय लेवलला येती.
आणि काय अगं ते फाय लेवल असून काय दिसायल ते चांगलं पण दिसत नाही.
आपणच तसलाय आपल्याला काय
अग हल बोलें कितीना नाही दिसत ते एवढं व्यवस्थित ते कलर वगैरे उठ ठुन दिसत नाहीत, फ्रेश कलर नसतात असं म्हणायचंय मला
फ्रेश कलरचा ईषय व्हय मला वाटलं ड्रेसिंग असं
ना आपन काय कमी आहे व्हय. डिझाईन वगैरे, डिझाईन वगैरे असता सोडा आता मी मेशो वर सेल लागलेला काय किती तर ड्रेस मागवले. सगळे ड्रेस एक नंबर आलत पैशाच्या मानान आणि दोनशे, तीनशे, दीडशे असं च अन चारशे, पाचशे पर्यंत मागवले.
मी दोनशेच्या वर मागवतच नाही.
पाचशे सहाशेच पण मागवल खर एक नंबर ड्रेस आलात. क्वालिटी कसली जबरदस्त
मी एकशे नव्यानव लास्ट बघ त्याच्यावर काय घेतच नाही. परवा रनिंग साठी वेट पाहिजे होत ते पण दिडशेला मागवले. दोनशेच पुढ होत, दीडशेचच घेतल मी.
होय
कस येतय कोणास ठाऊक. म्हणल हाय पहिला घेऊन बघूया. तेच ऑर्डर केल. आलय सोड छान आहे. एक नंबर क्वालिटी आहे. अस जाडजाड आहे एकदम. वाटतच नाही दीडशेचच एवढ भारी आहे दोनशे तीनशेचच किती आसल. हे पहिल वापरूया मग ते दुसर बघूया म्हटल.
हम्म हम्म हम्म हम्म अस आहे. मी पण मागवलेले कपडे माझे छान आलेत सोड. घरात वस्तू मागवलीय ते किचनच्या वस्तू
किचनसाठी
किचन साठी पण चांगल आल. किचन क्लिनर पण मा मागवलेय काय. लय भारी आहे अग ते. ते बांबूचे पत्ते बांबूपासून बनवतात.
व्हय हा माहिती आहे की.
ते पण मागून बघितल काय ते पण एक नंबर आल्यात अग. छान आहेत. त्याला अस घाण चिटकत नाही.
लगेच वॉशेबल होत. लिंक पाठवू का तुला?
हा लिंक पाठव. मला बघायच ते मी खूप दिवस झाल बघतीय.
हा ते पण आहे. आणि परत किचन क्लिनर पण एक नंबर आहे. जरा स्प्रे मारला की नाही आणि स्वच्छ एकदम निघते. मस्तच
किचन क्लीनर
व्हय किचन क्लिनर.
पहिल्यांदाच बघालोय मी तर.
किचन आपण नॉर्मली गॅस कस अ ह्यान ह्यान घासतो कि नाही भांड्याच्या चोत्यान तस नाही. स्प्रे मारायच आणि क्लीन करायच चकाकत अग लयी. ह्याच्यावर पण इतक स्वच्छ निघत नाही तेवढ निघत. ते साबणान पण निघणार नाही एवढ च आणि त्याच्यामुळ आपण सगळ पुसू शकतो. टेबल किंवा नळ असतात माहिते काय बाथरूम मधले नळ बाथरूम मधली फरशी म्हण किंवा किचन वरची ती सगळ पुसू शकतोय त्यान.
चालेल मी पण घेते ग.
हा चालेल घे मागवुन
बर मला लिंक सेंड कर घेते.
हा चालेल चालेल ठेऊ काय मग.
हा हा ठेव.
व्हय
बाय